हॅलो शुभ सकाळ, शुभ सकाळ
हा कसे आहे तुम्ही?
मस्त नाही काही नाही बस मी आज कपाट लावत होती, आता अच्छा
कपाट आवरत आहे इतके कपडे झाले, खूप कपडे झाले तर म्हंटलं चला
चला आता वेगवेगळं करून सेक्शनच बनव तोन देते अच्छा अच्छा
अशा पार्टीवेअर अं म्हणजे जे मॉडर्न कपडे आहेत ते पार्टीवेअर एकाकडे लाऊ. आणि जे ट्रेडिशनल आहे.
हो ना आ आपल्यालाच सोपं पडत. त्यांना म्हणजे काही फंक्शन वगैरे असेल तर ट्रडिशनल बगमगा काढून आपल्याला घालता येतं, नाहीतर मग ते मिक्स झाले ना वेस्टर्न आणि ट्रेडिशनल मग पार्टीला आणि याला मग सगळं मिस मॅच होऊन जातं.
मिस मॅच होऊन जात ते, आणि परत जा
ज्या वेळेस जे ऑकिजनला घालायचं असतं ते मिळत नाही. हो
कशाचं अं खालच नाही मिळत कशाचीई ओढणी नाही मिळत त्या
पहिजे आम्हाला, ते मग काय होत वेस्टर्न आणि इंडियन दोन्ही मिळुन इन ते वेस्टन होऊन जातं मग
अहहहो- ते इंडॉ वेस्टन आहे होऊन जात खरी गोष्ट आहे. अं पण कस ते इंडो वेस्टर्न पण चांगलं दिसत, पण ते व्यवस्थित कॅरी केला गेलं पाहिजे. हा
सगळ्या गोष
पर्सनॅलिटी, बॉडीपण पाहिजे. हं असं तसं ट्रॅ डिशनल कपडे जे आहेत आपले जसे साडी, नऊवारी झालं. आणखीन पंजाबी ड्रेस आले. हे कसे कोणीही घातले, कोणत्याही बॉडी टाईपने घातले
हा.
जस स्त्रियांच जे ये लुक आहे, ते ट्रेडिशनल लुक
ट्रेडिशनल मध्ये बेस्टच दिसत हो.
हा आणि जसे माणसाचे ट्रॅडिश नल कपडे झाले, तर पहिले तर सगळे धोतर, नेहरू अ शर्ट पायजा नेहरू शर्ट घालायचे, किंवा पायजमा घालायचे धोतरा सोबत परत पगडी
पगडी बांधायचे.
आजकाल आता ते ट्रेडिशनल जेंट्स वापरतच नाहीत. अ आणि
तुम्ही वापरतात, की वो इंडो वेस्टर्न हा एकदम फुल ट्रेडिशनल अस नाहीचयं.
हा आणि म्हणजे माणसांसाठी ट्रॅडिशनल ड्रेस म्हणजे आता तो विसर पडला. तो फक्त फेस्टिवल म्हणजे सण असला, तर तो कोर नेहरू शर्ट पैजमा घालतात. नाहीतर, डेली ऑफिसमध्ये तर शर्ट पॅन्टच घालून जा
घालून जावं लागत. हो आणि कधी एखादी वेळेस ऑकेजनली टी -शर्ट पॅन्ट घालतात. हो. माणसांकडे, कपड्यांची चॉइसच नाही- चॉईस नाही त्यांच्याकडे ऑप्शनच नसतात काय? आणि असतील तरी, पॅन्ट आणि शर्ट त्याच्यातच मग थोडे वेरिएशन
वेरिएशन हा, बरोबर.
आपलं कसं आपल्या जवळ खूपच ऑप्शन आहेत, खूप अनलिमि मीटेड अनलिमिटेड आँप्शन त्याला काही अमर्यादित येत, त्याला काही मर्यादाच नाही. आणि आपलं कसय, आपण आता आजकाल काय होत? जीन्स घातली ना त्याच्यावरती आपण, ब्लाउज वेअर करु शकतो, एखादी ओडनी घेऊ शकतो इंडो वेस्टर्न होत. माणसाच तस नाही ना, जीन्स घात त्याच्यावर टी शर्ट किंवा शर्टच घाला, अस दुसरं काही करताच य नाही ना त्यांना, करताच नाही येत करूच नाही शकत, करू शकत नाहीत आपण लेहंगा जरी घातला तर, त्याच्यावर लाँग कुर्ती घालू शकतो.
हो, जीन्स वर लाँग कुर्ती, शॉर्ट कुर्ती, हा बरोबर. बर. आणि म्हणजे कसं आपण आपलं, क्रिएट करू शकतो, सपोज तुमची बॉडी टाईप पाहून तुम्ही मी डिसाईड करू शकता की, चल मला हे चांगलं दिसते ते दिसते तर मी हे असं ट्राय करून बघते. हे जस तस आणि आपण रिसायकल पण करू शकतो, आपले अ
हा म्हणजे एकमेकांसोबत मिसमॅच वगैरे करून आपण घालू शकतो.
हा आणि जस आईची अ जुनी साडी घेतली, त्याच काय
त्याच काहीतर करून घेवू चणीया चोली सेट किंवा त्याचा ड्रेस असं शिवू हो ते तर, सध्या खूप ट्रेंड मध्ये सुरूय हम. बरोबर जुन्या साड्या काढायच्या, चांगल आँप्शन आहे सध्या ट्रेंडिंग पण येते जुन्या साड्या काढायच्या, त्याचा लेहंगा शिवायचा आवण शिवायचा त्याचा अनारकली वगैरे मस्त त दिसतो, पण तो खूप छान मला तर फार आवडतो खूप छान दिसतो, साड्या कपाटात पडू पडून राहतात, ड्रेस तर कधी आणि नाय का? कधी एखाद्या वेळेस घालतो, आणि आपण साड्या वगैरे आपण नाही का घालू शकतोत, इतर वेळेस पण काठपद्राच्या साड्या काय होतय तर लग्न कोणाचे, काहीतरी फंक्शन असेल तर, किंवा मग एखादा दिवाळी वगैरे अस सण असेल, तर घालू शकतो. इतर वेळेस आपल्याला घालता येत नाहीत, ते साड्या पडून राहतात अशाच कपाटात आणि नंतर त्याच्या निघून गेला फॅशन निघून परत आणि फेकून जुनं झालं आता नको वाटतं ते परत. हा ते एकदा ते सोशल मीडिया.
एक गोष्ट झाली की एकदा घातलेले कपडे आपण फोटो लावतो. डी पी लावतो या - - स्टेटस टाकतो त्याच्यानंतर असं वाटतं हे तस सगळ्यांनीच पायलेलाय, आता मला हे वापस नाही घालायच. अस अस हा असे पण होऊन एकदा युज करायचे आणि कपडे अ - -
ते ते काटपदर साड्या खूप महाग पण असतात ना ते टाकाव्याशापण वाटत - -
नाही्. नाही नाही आणि म्हणजे एक ट्रेडिशनल कपडे बघा स्टेट वाईज पण अलग अलग आहेत. म्हणजे जसं गुजरातमध्ये उलटा पल्लूच साडी घालतात. आणि महाराष्ट्रामध्ये आपण जी त्याला सरळ अ सरळ पदर म्हणतो, त्याला गुजराती लोक उलटा पदर म्हणतात. आणि राजस्थानीमध्ये तर ट्रेडिशनल कपडे बघायला गेले तर त्यांची ती गोटीप - - त्याची आणि पतला हा हा गोटापत्तीचे जॉर्जेटचे
चनिया चोली असते त्यांच पण म्हणजे असं पूर्ण हातभर लांब हे वगैरे घेतात. पडदा वगैरे क- -
हा आणि त्यांचा ब्लाउज पण वेगळं असत त्यांची ओढणी घ्यायची पद्धत पण वेगळी.
ते जयपुरी. पुरी म्हणजे ते राजस्थानी लोकांचे थडं वेगळं तमिनाडूचे वेगळे हा. बेंगॉली हाय तमिळनाडूचे पण कस खाली लेहंगा असतो वरती परत मग दुपट्टा वगैरे वेअर करतात. जात लोक.
आणि ते आपलं जे आहे बेंगोली लोक ते पण. मस्त ना व्हाईट साडी आणि त्याला रेड बॉर्डरवाले घालतात त मागून आणि त्याला.
वट साडी रेड बॉडी आप बॉर्डर त्याची बँगल् वगैरे परत त्यासाडीला चाबी. च्छ गुच्छा हो हो किल्ल्या वगैरे बांधून मस्त एकदम ट्रेडिशनल लुक देतात.
हा खूप छान वाटत ते अंबाडा.
साडी वगैरे छान वाटते आता त्याच्यात काष्टा साडी मध्ये किती छान छान गोष्टी. निघाले शाही मस्तनी, मस्तनीआणि घराच्या वास्तुपूजेच्या वेळेस घालतात. आणि कोणी आ ते कॉमबो पण निघाता आता नवरात्री मध्ये परत हो. मायलेकी म्हणजे आई आणि.
पप्पा हा मम्मी ते सेम आई, बाबा
े घालताते आ दिवाळीला वगैरे खूप आपलं गणपती. गणपतीला वगैर खूप ट्रेड चलतो त्यांचा.
हो काही पण ट्रॅडिशनल. पूजा करत असलो आपण समजा तेव्हा ते ट्रॅडिशनल लुक केलं की खूप छान वाटतं.
आता गणपतीच्या वळेस कस गणपती आगमनाच्या वेळेत सगळेण आणायला जात तेक करून जातात. विसर्जनाच्या वेळेस करतात छान वाटतं. नवरात्री मधले पण गेटप कसे त्यांना कवडी परत ते भिंग वगैरे लावलेले असते.
नवरात्री मध्ये इथे त्याला केडिया म्हणतात म्हणे माणसं घालतात ना. हा त्याला केडिया म्हणतात. आणि लेडीज जे घालतात त्यांना चनिया चोली म्हणतात आणि त्यांच. पण गामठी प्रिंट वाले जे चन चोले असतात ना ते ट्रॅडिशनल
कच मध्ये तिकड फेमस आहे ते. चनिया चोली आणि ते कसं थोडं कलरफुल असतं नवरात्री मधले जे आउटफिट असतात. नाही माझ्या.
व्हायब्रंट कलर असतात गुजरात सारखंच अस
हा ग्रेंट कलर हो हो हो दिसतात ते कोणाला पण घातले की छान दिसतात े व एकम बोलड असत असतं एकदम उठून दिसणार असतं ते
हम्म आणि ते छोटे छोटे छोटे छोटे मुललं असतात ना आणि छोटी मुली त्यांना जर ते केडिन चन चली घातला ना ते इतके सुंदर इतके क्यूट दिसतात ना खूप मस्त आणि आणि इथे तर कस म्हणजे गुजरातमध्ये कस प्रत्येकाच्या रक्तामध्ये अस गर भरलेला छोटे छोट मु पण
ग काय प्रते म्हणजे आ पतीला काष्टा वगैरे घातला तरच चांगला दिसत त्यावेळेच्या चन्या चोली हे कड वगैरे घातलं तर त्यावेळेस चांगला नाही दिसत आणि नवरात्री मध्ये हे काष्टा वगैरे घातलं तर चांगला नाही दिसत प्रत्येक सणाला प्रत्येक आउटफिट असत चूज करून दिला की बाबा हात त्या आता त्या वेळेस तेथ आउफट घातलं की छान दिसतात बर हे कसं ट्रेडिशनल लकच्या वेळेस ट्रेडिशनल लुक चांगलं म्हणत आपलं दिवाळीचा सण आहे बघा त्या साडी घालू शकतो लेंगे घालू शकतो आपण शरारा गरारा काही वापरू शकतो
रू शकतो. आणि जसं आता ट्रेडिशनलसाठी आपण ट्रेडिशनलचं युज - - तसं मॉर्डन जसं मॉर्डन म्हणजे काय आजकाल बड्डेपार्टी किंवा बा हेर कुठ फिरायला चालायं. अनिवर्सरी पार्टी हा तेव्हा तेव्हा मग वेस्टर्न गाऊनच घालाव लागतयं. जीन्स टॉपच घालावं लागत.
हो कारण तिथे आपण ते करून घालून गेल तर तिथे ते चांगल दिसत. चांगलं नाही दिसत काय प्रत्येक नाईटला डेचे ड्रेस चांगले नाही दिसत. डेला नाईटचे ड्रेस - - नाही छान दिसत. पार्टीला पार्टीचा छान वाटतो. तसं आउटफिट पाहिजे, तशी हेअरस्टाईल आपलं राहणं वगैरे असेल तरच चार लोकांना पण आपण बाबा वाटतं, हा ह- हिला आहे थोडीशी समज आहे असं वाटत.
हा, अगदी बरोबर ते कसं आपल्या पहिले म्हणतात ना फस्टीम इम्प्रेशन इज द लास्ट इम्प्रेशन हा ते पहिलं जजमेंट किती? किती काही म्हटलं तर, आणखी पण लोक पा -बघण्या वरूनचं डिसाइट करतात. कि हि
आपण गेलो ना, पशी काय आहे हे बघत नाहीत, आपण पहिले काय परिधान केलेय, आपली स्टाईल काय आहे आपण बोलण्याची पद्धत आप आप -आपल फॅशन सेनस काय आहे? ह्याच्यावर लोक ठरवतात जज करतात.
त्यामुळे आपण कमपेरस नाही करू शकत, ट्रेडिशनल अ क्लॉथ आणि ट्रॅडिशनल कपडे, आणि आणि मॉडर्न कपडे म्हणजे पारंपरिक कपडे आणि मॉडर्न कपड्यांमध्ये कंपॅरिज नाही करू शकत, प्रत्येक गोष्ट आपण ल्या ठिकाणी त्या त्या ठिकाणी घालावच लागतय, चला
चला भेटू मग एखाद्या वेळेस, असं हो हो चालतय चला बाय!